हा आवाज येतय. नमस्कार
काय चालूय तुमच्या इकडें
आमच्याकडे काही नाही तेेच निवडणुकाची गडबड
हो का?
फिरायला तर याला मत निवडून द्या त्याला मत निवडून द्या पॉम्पलेट वाटायले तर छापाय पाहिले तर दुसरं काय? तुमच्या इकडें काय चालू आहे.
आमच्या इकडे तसच चालू आहे आमच. इकडे बी काय निवडणुकचं भान म्हणजे गडबडी चालू आहे सगळ्या
हा तेच उगी रूम मध्ये जरा अस अभ्यास करा बसला की उगी ते भोंगी फिरायला तिकडून तिकडून याला ओढ द्या त्याला ओढ द्याता ते आम्ही डिसाईड करणारलो कुणाला ओढ द्यायच कुला नाही ते
हम्म नाही मगत यांचं बघा ना कि बा मंदिरावर मजिदखवर भोंगी लावली काढून घेता. आणि हे पूर्ण याना म्हणजे शेहराने हिरो हिरो.
मग तेच तर यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुमचं भोंगे बंद करा हे करा आणि यायचं. एक एक घंटा एका एका गल्लीत फिरत तर
हम्म म्हणजे हे आपल्याला हे करत नाहीत का म्हणजे डिस्टर्ब करत नाहीत का?
मग देवसा यांचा हे मू च नाही मळ हूच की याला बदनाम करायच पूर्ण समाजाला आणि ओ तयार करायच. मतदान पूर्ण हे मतदानाच्या लालची इथ.
हम्म म्हणजे कामं बघा ना किती कमी करतात ते
ही लोक त्या त्यामध्ये भडकून देण मतदान घे आणि काम माझं दिलं सोडून.
हम्म आता तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आपण कसं नेमकंच मतदान केलं की, परत सहज मतदान करा सहवज मतदान करा तुम्हाला असं वाटत नाही. कि मतदान लवकर व्हायले पाच वर्षाला आणि दोन वर्षाला
ते तर आहेच की आता पण आता जे संविधानुसार चालत आहे तेच तेच चालणार झालं काही.
ह तर म्हणजे आरं पूर्ण भारतातून पैसा फक्त निवडणुकीसाठी सगळ्यात जास्ती वापरला जातो भारताचा पैसा म्हणजे आपला पैसा निवडणुकीसाठी सगळ्यात जास्त वापरला जातो.
हो ना तर आता हे प्रत्येक आमदाराचं खासदाराचं असं काम झालं की बा माझ्याकडे शंभर करोड असतील. मी वाटणार. लोकांचे मत विकत घेणारेच्याशिवाय दुसरं काहील चाल झालं आपल्याकडं.
हो ना हो ना.
असंच चालू आहे आपल्याकड किती दिवस झाले तरी
हम् त्याला काय म्हणजे आपण आप म्हणजे एवढं बजेट नस. यला पाहिजेत ना विकासाकडे बघाय पाहिजे थोडं.
मिसिंग लिंक झाला आहे पुणे मुंबई भेट. मध्ये त्याच्यावर बघितलं का त्याच्या खड्डे. पलेत त्या रस्त्यावर तीनच महिले आणि ते एवढा मोठा प्रोजेक्ट होता एवढा मग तेच तर एवढा मोठा प्रोजेक्ट होता तो आणि
पूर्ण आपले पैसे म्हणजे त्यांनी आता खाल्लेत म्हणा कि
मग मग तेच तर एवढ जर आताच जर खड्डे अस त्यात मुख्यमंत्री असं म्हणतोय की पैसा पहिला पावसाळ्या त्यामुळे त्याची टेस्ट करणार आहे म्हणजे तुम्ही काय डबलडबल तेच काम करणार आहेत का.
म्हणजे डबल त्याचा बजेट करा डबल पैसे खा.
समजून झाले हे आपलं भारतीय राजकारण म्हणजे असंच राजकारण आणि त्यात करून महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सर्वात एकदम
म्हणजे सगळ्यांत जास्तं म्हणजे भारतामध्ये सगळ्यांत महाराष्ट्राचं हे करून देते ना सगळ्यांत जास्तं पैसा महाराष्ट्रातच असतो ना त्याच्यामुळे मग त्याचं पूर्ण लक्ष महाराष्ट्रावरच असते.
हं तेच तर पूर्ण आर्थिक राज आर्थिक राज्य महाराष्ट्र भारताच सगळ्यांत जास्तं कॅपिटल जीडीपी वगैरे मोठमोठाले शहर मुंबई सारखे, पुण्यासारखे असल्यामुळे सगळं भारताचं लक्ष पूर्ण पूर्ण आमच्या महाराष्ट्रावरच आहे.
म्हणजे विचार करा ना तुम्ही म्हणजे मोदी सगट केंद्रीय मंत्री सगट महाराष्ट्राचा विचार करू शकतो. तो महाराष्ट्र किती मोठा आहे.
मगं तेच तर जे आरस एस नावाचं जे संघटना आहेत. ती पण महाराष्ट्रापासूनच महाराष्ट्रापासूनच स्थापन झालेली आहे, नागपूर मधून त्याच्यामुळ महाराष्ट्राचा काही ना काहीतरी धबधबा आहे. ते एक तर आपण म्हणू शकतो की काहीतरी राजकारणी दृष्ट्यांचच काम आहे. कारण लोकांचं आता कस झालयं की एखाद्याकडून काय गलती.. झाली की लोक डायरेक्ट पक्षालाच पक्षा अ. आता जो आता जो प्रोटेस्ट होता आहे सी. जी. पी.. कोणती कोक्राझ जनता पार्टी म्हणून त्यांचं काम काय आहे की नीट नीटचा पेपर.. फुटला तर मग तुम्ही त्या प्रकणावरच बोला ना तुम्ही तिथ जाऊन असं नाही म्हणू शकत की आर. एस. एस मुडदा बाद.. मग तुम्ही.. त्यांच्यासाठी की तुम्हाला बीजेपी आवडत नाही..
आणि पुन्हा त्याच्यामध्ये म्हणजे सामील कोणते होतं म्हणजे मेन कार्यकर्ते कोणते होते की जे पाकिस्तान.. म्हणजे आतंकवाद्याला सपोर्ट करतात.
मग तेच तर मग ते डायरेक्ट अँटी नॅशनलिस्ट आहेत ना.
हम्म.
ते डायरेक्ट अँटी म्हणजे भारताचं असं वाटतंय की बाय देशाचं काही ना काहीतरी खराब व्हावं. असे लोक आहेत त्याच्यात
हो ना हो ना.
त्यात पूर्ण काँग्रेसचा सपोर्ट समावेश आहे त्या धु्रुराटीचा समावेश आहे.
हो ना हो ना म्हणजे मोठमोठे कनेक्शन आहेत त्याला.. मझ सपोर्ट असा भेटायना, ना म्हणजे पब्लिकचा सपोर्ट असा तेवढा भेटाय पाहिजे.. तसा भेटेना ना त्यांना..
पब्लिकचा सपोर्ट भेटेना झालाय इंस्टाग्रामवररचे फॉलोवर आणि रिअल लाईफमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे.
मग त्याचं असं आहे की बा काहीतरी असंच
हा हो तर ते जास्त आपले इं.. डियामध्ये पण मुस्लिम कम्युनिटी जास्त आहे त्या इथले मुस्लिम कम्य कम्यनिटी पूर्ण त्याला फॉलो करत असते.. त्याच्यामुळेच ते हे असं आहे.. आणि कसंहय माहित आहे का की आपल्या बाहेरच्या देशाला पाकिस्तान असो कि कोणी असो.. त्याला जर इंडियामध्ये काय प्रॉब्लेम असलं ते जर.. मोठा मोठा होत असलं तर त्याला ती चांगलीच गोष्ट आहे कारण त्याला आपल्यामध्ये राज्य करायचं हे आपल्या लोकला समजना झालंय.
त्यांना असं हे करायचं असतं ना ते दाखवून..
लोकांना काय वाटालयं की बा बीजेपी म्हणजे हिंदू हिंदू जर मी जर बाहेर म्हणलं की मी हिंदू तर लोकांना वाटले की बीजीपी.. बिजीपी ची चमचागिरी चाटूगिरी..
हम्म मग तर असं बघा ना तुम्हीबी.. काँग्रेसने बी काय केलेलं आहे काँग्रेसन बी जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा काँग्रेस मग काय केलंत जेव्हा हाज यात्रा राहायची तेव्हा तेन्ना सपसिड्या आणि जव्हा म्हणजे हे राम मंदिर ही क केदारनाथ यात्रा राहायची तर त्यांना असं अ द बंदी घातल्या होत्या. हे तुम्हाला वाटत नाही का काँग्रेस बी बीजेप म्हणजे काँग्रेस बी हिंदू मुस्लिम करते म्हणून
काँग्रेसचे मग तेच तर काँग्रेसचे लोक काय म्हण
मं
हिंदू मुस्लिम जर बी जे पीने हिंद मुस्लिम केलं निघालेलं. हा मेन तर मुद्दा माहित आहे का राजकारणाचा नव्हता हा मेन मुद्दा पहिल्यापासूनच धर्माचा
तेव्हा बी काँग्रेसच होत ना तर मग तेव्हा कस काय असं झालं की बा मुस्लिम देश आलग निघाला.
हो. मग तेच तर हेंच्या लक्षात नाई ना ती गोष्ट.
लक्षात नाही हे मुद्दामून करायचंय की आम्ही निवडून यासाठी.
तेच तर ही त्याले समज. तीच लढाई काँग्रेसला साठी म्हणून ते आता हिंदू धर्माला टार्गेट त्याला सोड मला भेटायला पाहिजच. मुस्लिम त्याच्या पार्ट्या उभ्या केल्या.
ह आता त्यांच्या पाठे उभे केले ना ते डायरेक्ट प्रोटेस्ट पार्टी उभी केली ना त्यांची त्यांची पब्लिक किती वाढू राहिली तुम्ही बघा ना लोकसंख्या किती वाढायली.
ह त्यात
पूर्ण केरला त्यांचय हे हैदराबाद तेच झाले आता मालेगाव महाराष्ट्रातलं मालेगाव बघा तुम्ही पहिले संख्या होती हिंदू . की असं तुम्हाला वाटत नाही का कि सरकारनं काही केलं पाहिजे तेच्यावर? हि पण ती घायला पाहिजे भावा दोन आपत्यच्या वर जर का केलं तुम्ही तर तु मला काहीच भेटणार नाही असं डायरेक्ट काहीच
बंदी पाहिजे कि मग जर माझे गुरु पाच वर्षाच झालं की डायरेक्ट त्याला गॅस दुकानावर टाकणार. त्याच्यामुळे सरकारचा रोलच येत नाही जर मी माझ लेकरू तयार फैदा केला आणि त्याला जर गॅसच्या दुकानवर पाठव. त असल तर सरकारचा काय रोल आहे माय मुसलमानाचे ज शि शिकलं तरी पाच परिवार मिळून एक पुरवू शक त्याच्या तुम्ही दोन पोर तीन तिसऱ्या पोराला नोकरी मला ना फरक पडत.
हा तेबी हाय ना.
लेवलचे विचार अ त्या लेवलचे
हो ना त्यांच ते कशातार लिहिलेलं हाय ना म्हण ते काय कुराण का काय मध्ये.
कुरानमध्ये त्यांच्या लिहिलेलंच हाय की सच्चा मुसलमान असल तर ते अ कि आतंकवादी असल सच्चा मुसलमान जर असल.
ते हे करलं त्या मध्ये काहीतरी खराब वस्तू टाक अ तुकाच्या दुसऱ्या धर्माच्या लोकाांला जर फसवलं तरच तू खरा मुसलन असं त्यांच्या
हम्म असं तिच्यात लिहिलेलं आहे ना.
जस्टिफाय केले. ह. लोकांनी जस्टीफाय केलेलं आहे म्हणजे आता त्या दुसऱ्याला बोलायची काही गरजच नाही.
हम् हम् हम् हम् मग ते असं तुम्ही असं त्याच्यावर बंदी बिंदी आणू शकत नाही का म्हणजे आता बघन ते वक्त बोर्डत कायदा आहे कानून आहे त्याच्यावर काहीतरी झालं पाहिजे काी नाही म्हणजे त्याच्यावर असं भारत सरकारचा कोणताच अधिकार नाहीये. डायरेक्ट म्हणजे पाकिस्तान सेपरेट देशानच त्याची जमीन डायरेक्ट.
संविधानामध्ये बदल क करू शकतो माहिती आहे का की ऑपोजिशन पार्टीच आपल्याला हे लागते सहमत पण इथं ऑपोझिशन पार्टी एक.
हम हम हम.
नाही बीज.
हो ना हो ना बरोबर आहे नाही जर का आता या पुढ पुढच्या निवडणुकीत समजा.
हो
सीट जर का चारशे पारच्या समोर जर गेल्या तर बहुमत व्हायलेय ना आपल्याला कड वी हॅलो,
हा व ना बघू दोन हजार एक तिच्या नोट
हम्म हम्म हम्म हम् चला मंग चालते.
हो,
चला म्हणलं चालते मग ठेवतो?